हॅलो ह हा बोला. आला आवाज.
हा बोला. म्हणजे पहिलाच कॉल केला का हा तुम्ही? आणखीन कोणाला लावला काय म्हटलं.
हो आणखी कॉल मी गायत्री लोणकरला केला होता.
हा हा.
आणि हे भारती झुंबडे.
हाव काय.
आण आणखी तेे सीमा ताईने लावला होता.
हो काय त्या तर झोपल्या. मी पण लावलात इले.
होव काय. नाही मी दुपारी लावला होता. आता नाही लावला.
होव काय मी आता लावला तेले ते म्हणत ती झोपले आता सकाळी करीन म्हणत.
हव काय.
हा मला माझ्या संघ बोलत होत्यात म्हणत होत्या सरवर डाऊन झालं म्हणत पण मग मी एक दोन जणी लावला तर लागला फोन.
नाही नाही सर्व्हर काही डाऊन नाही झालं. चालूच आहे सर्व्हर अजून मग आता हे समजा उद्या ते झालंत चालत की नाही.
व्हाव उद्या झालं चालते. असं काय आज झालं चालते पण मी ना दोन तीन जणीले लावल. तर ते वीस कॉल पूर्ण झाले.
हो मी काय म्हटलं मला असं वाटलं की ब जसं हे काय म्हणे भारतीय म्हणे कि, ताई म्हणे वीस जणे लावावं लागते म्हणे म्हणून मी म्हटलं पा आता वीस जनी आहे आता कोणा कोणाच चालू झालंय हे आपल्याला माहितच नाही.
हा असं मग मी तशीच कन्फ्युज होईल होती पहिले.
म्हणून मग मी बी त्याच्यातच कन्फ्युज झाली नाही तर मग दुपार पासून मग चालू झालं आतापर्यंत होऊन गेलं असतं.
हा आतापर्यंत होऊन गेलो असत. मी तर आताच बसली अर्धा एक तास झाले. म्हणजे आता दिवसभर कामातच होता आजच तेव्हा बसली तर ते झाले बातच झाले. दोन तीन जणीलेच लावले मी वीस वेळ. असं काही नाही ते कि वीस वीस खेप लावाय लागते. असं नाही ते
नाही का.
हा आता तुम्ही एक- दोन वेळा ते कोणाला लावून झाल? किती झाले कॉल?
आता एक दोन आता हा हा हा तुमचा चौथा हाला. चौथा हा. तुमचा चौथा हम्म...
बरं बरं. पाच -दहा मिनिट सेकंद झालं की, कट करून टाकायचं. आणखीन मग येतेच तुमचा कितवा कॉल झाला म्हणून
हा आणि तो टास्क पूर्ण झाला येतेच ना त्याच्यावर खाली मग.
हा येथेच येेथेच
पूर्ण झालं की.
हा पुर्ण झालं की तेचते मग नंबर टाकून द्यायचा तीन चार कोणता तो आपल्याला पाहिजे तो. कोणता टाकलाय तुम्ही
मी पहिल्या याच्यात टाकला होता.
हा..
मग चार टाकला.
हा कोणताही टाकलात चालतय तस काही नाही.
मग तुम्ही किती वे टाकलाता.
मी ना चार पाच एक दोन असं कॉल परत वेगवेगळा टाकला.
हो काय मग मी कॉल परत वेगवेगळेच टाकले.
हा हा तसच करा आणखीन दोन तीन जणीना लावून बघा होऊन जाते पूर्ण.
पाहितो मग आता ते जचेनेकर बाईचं झालं म्हणतात इ ल लावन आणखी फोग.
हा मग तो सकाळ लोक येईनच मलाच वाटते दुसऱ्या टासक आधी
हां म आता आता एवढ्या रात्री थोडी लावीन आता तुम्ही ऑनलाईन दिसल्या म्हणून तुम्हाला. म्हणून लावलो मीन एवढ्या रात्री.
हो मी ऑनलाईनच होती म्हणजे ते ते म्हणे अर्चना खडेराचा फोन होता म्हणले सुरु ती ऑनलाईनच. होती मी तिच्यासोबत बोलत होती ना.
याच्यावर मेसेज दिसला म्हणून मी म्हटल ह्या ऑनलाईन आहे म्हणून मग तुम्हाला लावला.
हा अस अस नाही नाही बरोबर आहे मी नई सीमा ताईला लावला तर त्यान उचललं नाही मला झोपल्या होत्या ते पोरगाच बोलला हा. पाहिचा ना एक दोन वेळ कोणाला लावून नाही तर मग सकाळी केलं.
हो हो सकाळी लावीन ना मी आता आता आता नाही लावत कोणाला रात्र झाले आता.
तसं करजा सकाळी लाजा.
हाव. सकाळी आता अधिक तीन चार जणींन लावून टाकीन हो हो. ठीक आहे मग.
हा हो.